हॅलो
अ काय चालू आहे?
काही नाही मजेत आहे तुम्ही
आ मी आहे बरी
आपण
शेवाया कराल का आलं नाही तुम्ही?
हा
शेवाया कराला का आलं नाही म्हणलं गोळेगावला
च्या
कराच्या नाही का म खात नाही कोन तुमच्या घरचे शेवाया काही नाही आज ना चालू होत लग पच दिदीच काम करायचं पण मग चाला चलाच नही येत मग झोपले आरामशीर तुमचं काय चाले पापड करणं? हॅलो पापड करण चालूय का आज.
हव ना.
काय चे तांदळाचे.
उडदाचे
हम तोये झाले का. काय चालूय मग
काही नाही मुक्ता त्याला स्पीकरच ऑप्शन नाही काय ग ओपन करायचं
नाही ग ते करता नहीय ऑप्शन तुमच झाल्या कुडाया ते. सुको आजीला दुध देना पोर पोर
बरीई
हाव कर दिदी ट्युशन चालू आहे काय? हूं बाकी म
बाकी काही नाही मजेत हे
मजेत हे का हसू कोण राहिली हसू पण येतो
हासु बी येत मला
गंज हसलो न माय काल गांधी ई
जाव लागन मग बस मधी.
म्या तेस मनल गांध दिल्लील लई हासलो ना
बही आपली मम्मी तर काय आता पलंगावर पडेल असंन आज
बई मम्मीला का अग मी तिला फोन केला पाहिल्यांदा तिनं उ
हूं
अ आता नंतर फोन केला नही. फोन काही उचलला नाही तिन झोपली असल ती आज आरामशीर
आज आराम के सात चालूय तिच.
माज फोन चालतच नहीय
आ
माझं म्हणलं चालतच नाही अशी फोन लागत नाही ह्याचातुन काय भानगड आहे? तो किती वेळ बिझी होती बाई काल? नाही डागर झरली होती ना नाही नक्की तो फ्रेंड आहे न कधी आली ग सिमी ग आई आई आई आई नाय मी नाय म्हटले की बहीण असलेला आता बाहेर जातो. आता किनती लक्षातच निघयचो.
च च
चांगलंय एक मंगर ह् तुझं घर पाहिल होत मी व्हिडिओ मधी. त्या हे आहे इथे आमच्या स समोरचे आहे.
काय एवढं धरू लागणार.
गोळेगाव
त्या वायरमैनला इथे बघाल
करताय हो कालचं गेली होती. हावना हा तुम्ही लवकर गेले असा ती दुपारून गेली. हा. बोल ना
ताई ताई घ्या खाली वरून
हा
जेवण झालं का?
हा हा. बसव ना खाली बसव ना. खाली बसा ना.
आगा आम्ही आले ना बर का ऑर्डर होती कुरडायची एवढ्या भारी आल्या
घरी केलंय का?
घरीच केल्यानं हात सोऱ्यान
तुमचं बर जामता बाई ते असे लागल्यावर कोणाला देशील का? करून बर बर दोघी म्हणल्या होत्या शंभर रुपये किलो न हम्म
पण तुला सांगू का कुरडया अशा भारी आलत्या काल जाफरवाडी बाई गीतापूरच्या गावाची ना थोडा कलर डाऊन झालता कारण तिच्या गवातच काही प्रॉब्लेम असेन पण मगं म्हणून सवती मोडू नको आ
मॅडमला लागत होत्या ना त्या सुषमा मॅडमच्या मैत्रि णिला द्यायच्या होत्याना मग त्यानं मला एक दिवस केलता मला तुझ
तो आणला ना मग ठेव इथं उतर जाऊ दे बाई मॅडम त्यांचं लय किचकट काम राहत आपल्याला बी घोर राहतो मी त्या शेवाय दिल्या मॅडमला ना कितीक जीव घोरात राहतोय दुसरीकडे कस आलं गेलं कस बी
झालं काय किती राहिलं महा ये दुखू राहिला हात
थांब एक मिनिट अजून नाही थोडा थांब -थोडं थांब.
धरता ये ना न तेवा
मळ्यात काय चालूये काम?
घरीचे पंदरा दिवसाला बघ कलेक्शन मला पण ऍड करेल बाई त्या ग्रुप मधी हा न नवीन झालं. ते आहे ना
आ गं म्हणलं मी पण ये
कोण ये ग सये मी पाहिलच नाही.
मला अस वाटतं त्याचा भटजीच
हवं आधी येईन ना प्रगती ना प्र प्र रेखा बरडे चाल म्या खाली ठेवते खाली ठेवते. राहून दे तुझं आता
आ
हो न खाली ठेवून देते मी आता
नाही नाही अजून मधून बोलण आहे दोन शब्द
अगं मग त मला धरता येईना संध्याकाळी करा तुम्ही मैत्रीणी मैत्रिणी फोन तुम्ही तर काही येणार नाही मिनटाला सेकंद भी ना
मग सेकंदच ये का सेकंद झाल्याशिवाय तर ते कस मिनीट कस होईल बरं, मी येऊ पापड लाटायला?
हा ये ये ना अ
सकाळी म्हणले असते तर आले नसते का मी
म्हणू राहिल्या ना त्या मग पापड लाटू लागायला या नाही तर फोन कट करा. हम्म ये मग गाडी काय लागायची हो
मग काय पै पै येऊ काय घराण्याला
कलावाची उमेदची ये तू उद्देशिका पंख फुटले तुला
काल प्रमाणपत्र नाही भेटलं की मला
हम्म हावडाव
एवढं उशिरा
बारी दिवस नाही त्या लाटीत होत्या, मग मी आले आमची मिटिंग झाल्यावर.
मीटिंग ग्रामसंघाची होती का आज? हाव का? मला त वाटलंतं आमची सर्वसाधारण सभा झाली काय काय झाली? विषय काय नाही त्यासाठी मी तु कॉल केलता.
हं होय, साड्या घालती तितं. हम्
काय गं?
बारी ए.
हॅलो
हां बोल ना
काय केलती बाजी आज?
बाजीला हे केलतो टोमॅटो. हम्
रात्री किती टाइम झालता घरी जायला?
जलेती रात्री, रात्री आले तितून, अं पोळ्या केल्या वरणं कोणी दिली? जोपून राहिले. भांडी नई घासली अन काईच नाही. च गावानं कोनचा व्हिडिओ पाटिवलं तुल ताकीद हे हां पऊन घे. भांडी खरकट राहिले त म.
जेवली नव्हती का?
म आम्ही जेवलो होतो मी दहा वाजता
मला सुधारलच नव्हतं जलाल हं दोन दिवसाला आणि पैसे किती दिले तिनं? चार हजार चारशे.
पाठ द्या
नाल कबीची तीगं बड बड करु
आ
आलका बाई किती गं बडबड करू राहिली म्हणल ती मने तर बोलतीन तिला
मग?
म्हने पैसे कस कायच घेतले मी एवढेच घ्यायचं का? वैष्णवीच
तिन काही नाही आपल्या कमी कमी आहे तर खुश केलं ग
त्या एकीने पण हात मारला.
हा
आलका बाई म्हटलं होतं मी फोन करून बोला म्हणल तिला ती म्हणली मी बोलतच नाही तिला
मग
बोलणार नाही, फोनच उचलीत नव्हती सकाळी
पणसत्याला लय काय माहिती
चांगलं आपल्या आपल्याचीच पी करती
तर घात
हम्म वरिष वर्षाभरी ताटावरच पैशे राहती म्हणे मी न्यान
पैशे ताटावरच राह त्याल ना
हम्म मुक्ताला बी अन तुला बीन येडच काय आणल्यात काय नई झालं, हा घे जा क काय गरज झाली
पैशे येतात.
हम्म बय एकट दिले न मग त तेवढेच तूज्या एवढेच.
हाव का?
दिली
हा बरोबर म माया पाहिल्यावीस पंचावीस बाया होत्या आण दुसऱ्या दिवशी.
लई शानीती काढले असलं तिन, तीन काढीती बरोबर.
हा
कावेरी ना काही म्हणा पण लय आवघड.
लई चालू ती
मैत्रीण एवढी पण हा हा चालेल केलेय म्हणलान